हॅलो
हा येत
काही आवाज
हो हो येतो येतो येतोय
हो सकाळपासन गडबड जरास कालपासून गडबड चालू होती. ते आमच्याकडे उन्हाळी पदार्थांची
अच्छा छान आमच पण अच्छा हो हो आमच पण चालू होत मी आता तीन चार दिवसापासून फ्री आहे नाही तर तेच चालू होत, त्याचच या मार्च मार्च एप्रिल लागला ना तेव्हापासून चालू होत
हा
हॅलो
या वेळेचा घाट असतो कुर्डायांचा प्रत्येक वेळी म्हटंल, गावाच्या कुर्डीयांचा घाट असतो ना, म्हणून यावेेळेस रव्यात चा रव्याच्या कुरड्या करून
अरे वा छान कश्या केल्या तुम्ही त्या कुराया हा हा
सगळीअ पद्धत तशीच आहे गावाच्या कुरडाया करतो तशीच पण कस होत गव्हाचा तो कोंडा वाया जातो तो आणि त्याचा एक वास पण येतो दोन दोन दिवसानंतर वास ते दोनाय म्हणून म्हटल ते वाया पण जाण्यापेक्षा अर्धा एक किलो पूरपट आपण रव्याचा करून बघूयात आणि सुंदर झाल्या अ सुंदर झाला म्हणजे एक रात्री रवा धुवायचा हो हो रवा धुवायचा पाणी काढून टाकायचं परत दुसरं पाणी हे करायचं आणि चिकट जास्त चिकट चीक होत नाही त्याची गावाच कस म्हणजे ते काम वाढत त्यांना वस
कामडतो त्याचा खूप वास पण येतो आणि भांडे म्हणजे त्याच खूप कराव लागत तीन चार दिवस त्याच
ते तर आहे दुसरी गोष्ट कस ये आमच्या इथे कस गोठ्यात वगैरे गाईगोरांना काहीच देऊ देत नाही आता तो कोंडा आपण म्हण फोटो ना वाया जाण्यापेक्षा गाईंना देऊया मशीनला देऊया पण ते आता एवढे कडक नियम केलेत की तुम्ही असं येऊन घास देऊ शकत नाही
बरोबर कारण कस आहे ते अ हा गुरांना आपण हे होतो ना त्याच असं
ठरलेला असतो
ठरलेलं असत हो त्याच्यामुळे नाही पचन नाही होत ना ते त्यामुळे हम्म
हो आणि आपली हे वसुबारसेीलासुद्धा ते मग त्यांना चाारू देत नाही घमेला ठेवतात घमेलात टाका त्यांची वेळ झाल्यावर आम्ही त्यांना देऊ
देव बरोबर बघा किती बदलून गेलं सगळं हो त्यांच पण बरोबर आहे
हो त्यांची गुर आहेत त्यांना. जनावरांचे. काळजी घ्यायला पाहिजे लाखात गेलीय हम्म.
तसं त्यांच पण दुधाच उत्पन्नाच साधन दूध. स असेल ना त्यांच त्याच्यामुळे तेवढी काळजी घेतात ना मग.
तुमचा सण येणार तेव्हा तुम्ही गोडधोड देणार. बरोबर आहे की नाही त्यांचं पण पोट खराब होणार त्याच्यावर. त्याच्यामुळे त्यांना काळजी घेणं बात. परत अजून बटाट्याचे वेफर्स. म्हणू नका. सगळं तळणाचे प्रकार.
सगळं आम्ही पण बनवलं आम्ही घरी पण बनवलं पण पावणेराळ त्यांना पण त्या बनवून. ते मता तुमचं हे. माझ्याकडून. चकल्या घेऊन गेले ते.
पण आमच्याकड कसं होतं आता मी पुण्यात राहते इथो कोणी कोणाच्या मदतीला येत. नाही आता तिकडे कसं गावात कडे किंवा आपण वाडा संस्कृतीमध्ये राहायचो, तिथं कसं व्हायचं आजबाई माझ्या कोरड्या करायच्यात बरं. का तू ये माझ्या मदतीला, हा. उडदााचे पापड करायचे.
लाटायला ते तसं आहे आमच्याकडे, आम्ही पण मी पण नाशिकलाच राहते आता. पण मग आमचे रहसचे सगळे मग आहेत मैत्रिणी आम्ही सगळ्या मग आम्ही. काय कलं म्हटलं आता आपण शिकायचं सगळं नाही का. मग आम्ही सगळं बन स्वतः बनवलं. सगळं मग आम्ही. सात आठ जणीचा ग्रुप. पे. आम्ही कुरडाया बनवल्या चकली. ल्या पापड हे. बस उडदाचे पापड पण घरी लाटले मी मशीनवरून करून नाही आणले. म्हण एवढंच छान झालं ना सगळं आम्ही मिरची मसाले सुद्धा घरी. बनवले ह्या वर्षी एवढं म्हणजे वेगळांच आनंद असतो ना का ते.
हो आणि कस होतं प्रत्येक गावची पद्धत. वेगळी त्याचे पदार्थ वेगळे तुम्ही वेष ओलांडले की म्हणजे आता बगा एकाच घरात आईची पद्धत वेगळी लेकीची वेगळी ची वेगळी, सासूची वेगळी च सुची वेगळी असं असतात तसे क पदार्थ आपल्याला शिक शिकायला मिळतात असंय बरोबर की नाही आता आमच्या जाऊबाई कर्नाटक पद्धतीत हम्म पदार्थ तोच पण त्या नाव वेगळ किंवा पद्धत वेगळी हा वेगळ्या वेगळ्या असं येत आणि त्यात मुलां आवडण्या आवड एकदम आवडीचा विषय म्हणजे बटाट्याचे पदार्थ
बटाट्याचे पदार्थ हो बटाट्याचे पापड बनवले तर मग बटाट्याचे पापड एवढे खूप छान लागतात ते पण बटाट्याचा तुम्हाला सांग हा आता तुम्हाला सांगते आमच्याकडे कसं नात च्याजबा आमच्याकडे खूप पाऊस असतो तीकड कोकणी कोक कोकणी भाग इकडे ओके को पण तर मग इकडचे लोक काय करतात पावसा सळ्यामध्ये ना जास्त भाजीपाला म्हणजे मिळत नाही जास्त सरतो पावसात जास्त पावसामुळे तर मग ते काही करता डायरेक्ट एक एक होत त्या बटाट्याचे किस करून ठेवतात किस आपण उकडवलेल्या बटाट्यांचा बटाटे उकडवतात आणि डायरेक्ट त्या बटाट्यांचा किस करून डबे भरून ठेवतात मग मग तो तळता पण येतो आणि मग आपल्याना अस भाजी पण बनवत आपण जशी कांदा कुरड्याची भाजी पण होत बघा त मग थोडस पन चार पाच मिनिटं पाण्यात टाकायचे आणि तशी सेम करायची एवढी छान लागते खूप मस्त लागते ती पण भाजी असं म्हणजे जिकडं आपण वळलं वळलं तिकडच्या सगळ्या अ आपल्याना माहिती मिळते ना का असं वेगवेगळ्या भागांमधले
सांडगे करतात मटकीची डाळ भिजत घालायची मग त्याच्या आधी ह अ हरभऱ्याची त्याच्या अर्धी मुगाची असं करून म्हणजे भाजी न हे काय मिळालं नाही पावसाळ्यात रोगराई पसरते ते पालेभाज्या खाऊ शकत नाही. पोटात आग पडते मग काय खाणार मग ते सांडगे. हा लग्नाच्या हा लग्नाच्या वेळी भाकरी आणि सांडग्याची भाजी एक नंबर. हो हो म्हणजे. महाराष्ट्रीयन जेवणाला ना कु तेही
कुठच तोड नाही कुठच तोड नाही कुठच तोड नाहीये. आपला बघा जो पुरणपोळीचा स्वयंपाक असतो आपल्या महाराष्ट्रामध्येच येतो बाहेर कुठेही नाही येतो पण कोणी कराव ते पुरणपोळ्या बाहेरच्या लोकांनी किती पण असू दयात ओ. नाही का? नाय जमणार आहे
नाही हो आता इथे नाहीये इथे तर विकत घेतात आता इथे चितळेमध्ये एका. कारवईमध्ये लोक विकत घेतात. पूर्णाच्या पोळ्या त्यांना नाहीयेत बनवता असंय त्याच्या म ते काय करणार ना.
आणि खूप म्हणजे बाहेरच्या लोकांना आपल्या इथले जेवणाचं खूप हे
हम्म ओढ आहे ओढ आहे ओढ आहे हम्म
जेवनाचे.
आपल्याला कंटाळा येतो पण बघा आपण किती किती दिवस
ब्रेड खाणं आणि खाऊ शकत नाही आपण एक समजा हे बघा आता आपण सकाळी जर संध्याकाळी एखाद्या वेळेस कंटाळा खाल्ला ब्रेड खाल्ल हे ते सँडविच खाल्लं पण नाही ती चैन पडणार नाही नाही आपली भाजी पोळीच चांगली तुम्ही किती पण काही खा पण भाजी पोळी जे आहे आपल जे जेवण. आपल्या वरण भात भाजीपोळी त्याच्याशिवाय आपल्याना ते जमणारच.
जमणारच नाही आणि दुसरी गोष्ट पिठल्याचेच किती आपल्याकडे प्रकार आहेत बघा ना प्रत्येक तव्यातलं पिठलं कोरडं. पिटलं पातळ, पिटलं झुणका आणि त्याच्याबरोबर ठेचा. इथं सिंहगडला जर पुण्यात आला ना अक्षरशः चुली पेटवलेल्या असतात. भाकऱ्या, मग त्यांचा तो ठेचा मटक्यामध्ये छोट्या छोट्या ते मटके अस तात आप बगा बोळ ते म्हणतो संक्रांतीला पूजतो त्याच्या दही ताक जिरे मीठ हिंग घातलेलं परत कांदाभजी, त्याला खेकडाभजी म्हणतात एकदम सुंदर वेज सुंदर बेत असतो तो वा
आता इकडे पण भ भरीत भाकरीे
ह् हो हो हो आणि तुम्ही या साईडच कोणी असेल, बघा जळगाव वगैरे त्या साईडच तर मग त्यांची वरणभट्टी तो एक प्रकार आता आता माझीच नाशिक ची मैत्रिणी कांद्याची पात आमच्याकडे वेगळ्या पद्धतीने करतात त्याच्याकडं ओली करतात. म्हणजे हे किती फरक येतात, ना हम्. अजून कोणते कोणते पदार्थ करतात तुमच्याकडे? उडदा्याचे पापड मुगाचे पापड म्हणजे मला तर आठवतय मी शाळेतची सुट्टी झाली आपली मे महिन्याची कि आई त्या कामाला लाव
त्या कामा लावायचे आणि डबे घासायचे आज ही बनवायच उद्या ते बनवायचं परवा आणि तो वेगळाच आनंद असतो का नागलीचे पापड बनवायचे तांदळाचे पापड बनवायचे तांदळाच्या चकल्या बनवायच्या ख
आणि ते अर्ध अर्ध वळत आलं की सगळी गँग जाऊन खायचं.
खायची मग ते खाऊ द्यायची नाही, आरे बस बस झाला आता खाऊ नका तुमचे पोट दुखल असं ते वेगळंच राहतात वेगळंच
आणि त्या उडदाच्या पापड्याच्या लाटा पण बघा नाचत तेल लावून खायला किती मस्त वाटायच्या ना? मला मला आठवतंय आम्ही तिघीजणी बहिणी आणि ते उडदाचे पापड पाच-सहा किलो तरी लागणारच ना एवढ्या माण सांना सण मग ती आई करायला काढली ना माझी बहीण हो ती. अ माझ्यापेक्षा लहान तिलाच लाट. लाटून-लाटून आला कंटाळा, ती खोटच्या खाली जाऊन लपली. आम्ही सगळीकडे शोधतोय वाड्यामध्ये ही कुठ. कुठ गेली, कुठं गेली, म्हंलनल. का ग नाही म्हणे, मला किती लाटायचे हे संपतच नाही, म्हणे.
संपतच नाही, आणि आम्हाला तर काय कराय यायच आम्ही पण असच सगळे चुलत बहिणी. बहिणी वगैर राहायचं तर मग आम्हाला वाटतं. वाटून द्यायचे तुझे एवढ लाट लाटायच जायच मग तुम्हाला जे. पाहिजे ते खऊ मिळेल तो मला. असं करायचे घरचे.
हा आणि ते आई आहे ना, आई अंगठ्यामध्ये दोरा. बांधून त्या लाट्यांचे गोळे कापायचे. बघा असती ती लाट्या पाडायच्या त्या, किती गंमत वाटायची हा, मग आपण हट्ट करायचो, पण ते जमायचच नाही आपल्याला.
पापड करायचे, पापड करायचे, सगळ पोळपाट लाटणे वगैरे जमा करायचे. बसायचं लाटत. तला
हो आता तर काय हो शहरात आम्हाला पॉसिबलच नाही जायचं डिमांड मध्ये
घेऊन यायचं बस तेवढंच आहे आता काय रेडीमेड पीठ वगैरे मिळतं पन्नास त्या आपल्या घरच्यांसारखं नाहीच नसतच ते शेवटी भेसळ असते मदतीला हात तो एक तो पण प्रश्न आहे
शेजारी पाजारी कोण ती आम्हाला माहित नसते
अच्छा तेवढा एक विषय आहे
भरपूर पदार्थ कळले तुमच्याशी बोलून छान वाटलं चला आता तुम्ही नागली नागली म्हणताय मला कळे ना
नाचणी ना ना नाचणी हो आमच्याकडे ना नागली म्हण म्हणतात त्याला नाचणी त्याचा शब्द नाचणी पण
चालेल पुढच्या वेळेस अजून कुठल्या तरी पदार्थाची माहिती मिळेल
हो हो नक्कीच नक्कीच चालेल ठीक आहे बाय हो हो